हॅलो हॅलो
हां बोला.
काय करताय?
काय नाय आता जेवण बनवून बसले जेवायचे अजून.
हां हां हां काय बनवलाय आज जेवन?
काय नाय अजून बघायचं आता आपलं भाकरी भाजी भाक करी चालुय.
ह हा हा काय भाज ते बनवलय आज.
अ आंबाड्याची भाजीय आणि आपली नाचणी ची भाकरी
कशी बनवतात आंबाड्याची भाजी?
अ ते आंबाड्याची भाजी आणायची आपल म्हणजे बाजारातून आणलेली. ती नीट केली चांगली अ
हां हां व्यवस
व्यवस्थित हां आणि ती उकडून घ्यायची भाजी वाफवून घ्यायची जरा.
हां हां
हां वाफवून घ्यायची जरा हां जरा आंबट असत्याना जरा वाफवून घ्यायची. एक दोन तीन वेळा पाण्यातून धुऊन काढायची. पिळून घ्यायची. हा आणि मग जर आपली ह तुरीची डाळ तुरीची डाळ थोडी तांदूळ जर भिजत टाकायचे आणि शेंगदाने जरा वाटायचे भरड अस कोणकोण म ते हे पण घालतात त्यामध्ये काळे वट वटाने किंवा हरभरा
हा हा हा मग त्यामध्ये कच्छ शेंगदाणे घालतात कि भाजलेले?
शेंगदाने भाजूनच घालतात जर असं भोर ठेवायचं म्हणजे खाताना दाताखाली येतात ना.
हा हा हा हा
हे
म आंबट लागते का भाजी थोडी?
हा आंबाडायची म्हणजे ते आंबट थोडे आंबट लागते ते नावानुसार आंबट असं हे होतं अंबाडा अस हा पन छान लागते भाजी चवीला असते. हा भाकरीच भाकरी सोबतच छान लागते चपाती बरोबर वगैरे असं नाही छान लागत
हा हा हा म ते विकत आणली की तुमच्या शेतातून आणली?
हा शेतातून आणलेली ऊसातून त्यामध्ये लावतात ना भाजी वगैरे.
हा हा तुमचं ऊस आहे काय? ऊस आहे
हा ऊस आहे थोडसा ते शेतातून आणतो मग भाजी वगैरे काय लागते ते कस फोडणी करायची असते तेल म जरा लसुण जरा जास्त घालायचं ठेचून ओली मिरची
हा
हिंग
हा हा हा हिंग, लसूण, मिरची, जिरं पण टाकतात काय
हा जरा जिरं हे तेन घालून फोडनी
हा हा हा हा मग त्यामध्ये पाणी ओतु त्याच की डायरेक्ट ते शिजवलेलं परतायचं
तसं पण करत तेलामध्ये पण टाकत किंवा पाणी उकळी काढायची पाणी वतून आणि त्या उकळीमध्ये मग ती भाजी पिळलेले असते ना पाणी काढलेले ते घालायची आणि असं जरा घोटायची म्हणजे बारीक करायची म्या
म्हणजे पातळ अती काय अशी घट्ट असते भाजी?
नाही ग मीडियम म्हणजे असं ते पातळ लय पण पातळ नाही घट घट्टच असते. पण अस जरा घट्ट अस हलवल दाबून पळीने वगैरे तर हे होतं त्याच म्हणजे मेसी अस स्मूद होत तिथे भाजी आणि तशी छान लागत त्या आसं गरगटल्यामुळे.
चल
चवीला छान लागते.
ऐकूनच तोंडाला पाणी सुटलय.
हा भाजी भाकरी ये गावाकडचं साधं जेवणच छान असतं बऱ्यापैकी
आता आम्हाला पण म मार्केट मधून आणायला लागेल भाजी तुम्ही सांगीतले तशी बनवाय पाहिजे म.
हा एक करून बघा एकदा.
हा हा अ म्हणजे मी केली नाही. कधी मम्मीन वगैरे बनवलेली खाल्ली.
हा हा ते छान लागते भाजी पण आपलं साधं वरण भात.
हा हा हा गावाकडचं साध जेवण चांगलंच लागतय खरं शहरात किती पण काही घाला. पण ते गावासारखी चव इत नाही त्याच्यात.
हा चव महत्वाची आहे कितीही खाल्लं तरी चवीला महत्व आहे ना.
ते चव गावाकडेच येते शहरात किती काय काय घातलं तरी त्याला चवच नसते.
हा नैसर्गिक पणा इकड हे असतय जरा आणि कसं आपण जरा शहरात कसं हे घाला, ते घाला हा मसाला टाक का तो मसाला टाका.
सगळं टाकतोय मसाले टाकतोय काय असेल ते टाकतोय पण त्याच्यामुळे काय चव येत नाही एवढी. पण गावी काहीच टाक कत नाहीत आपलं च लाल तिखट, मीठ आणि हळद वगैरे एवढंच असतेंय बाकी काय नस जास्त आहे. कोथंबीर तरी नसतीच आपण रोज कोथंबीर वगैरे टाकतोय ते हा गावाकडचं कस नॅचरल अस कसंय पाणी
हा पाणी म्हणा वातावरण येत त्याच्यावर पण अवलंबून असते ना
हा तेच की शहरातलं पाणी कधी ते फिल्टर होऊन येणार कसं येणार काय माहिती?
हा शेवटी आपलं अ नॅचरल ते नॅचरलच ना किती हे झालं. आणि साधं असतंय ना असं काही ज जास्त पण देखावा नाही जेवणात तसं हे द्या ते द्या. पापड भाजा हे करा.
होय गावाकडं तसच असतय. सणालाच की सण वगैर काय कार्यक्रम काय असला
हा तेव्हा जरा जास्त पुरणपोळी असेल हे असेल तर पापड वगैरे अस म्हणजे सगळे साधच आपलं दही ताक हा माहेरी आले ना आता सुट्टी पिनम
हा हा हा किती दिवस सुट्टी आहे अजून?
आहे अजून एक चार दिवस राहील आता म मुलग्याला पण सुट्टी संपत आली ना. हेचे पण
हा हा आता शाळा चालू होईल व्हय.
हम्म त्यामुळं आता बघायचं काय काय
एकम ह किती दिवस राहिल्यात गावी.
हो झाले की आता पंधरा दिवस झाले यात्रा होती ना आमच्या गाव ठीक
हा हा हा
रिकामा ऑडिओ
बरं आहे तुम्ही पंधरा दिवस आम्हाला तर भेट रिकामा ऑडिओ
हा सुट्टी असेल तर या जम मुलांना सुट्टी पडली म्हटलं यायला भेटत नाहीतर मग काय आधी मध्ये काही नाही येता येत.
हा हा हा
आम्ही पण येतोय पण अ जास्त जेवण आमचं पण बनवायच हाय. कुकर तेवढा लावलाय अजून
हा हा वेळ झाला आज
वेळ झाला ते शेताकड थोडं काम होतं ना
हा हा उन्हात ते जरा पावसाळ्यात पली कामं आता उन्हाळ्यात करून घेतात. ना त्यामुळ वेळ होतोय शेत
आम्हाला पण सारखं यायला भेटत नाही आम्ही पण सुट्टीलाच आलोय गावी
हा
मग ते शेताकडे हा नंतर इतर दिवस यायला भेटत नाही कधी एवढी सुट्टी नस ती मे महिन्या एवढी
हा
मग इकडं तिकडं आठ दिवस असते. पोरांचं इकडं तिकडं फिरण्यामध्येच जाती ती सुट्टी रिकामा ऑडिओ त्यामुळं गावी यायला जमत नाही.
त्या मुलांना पण खेळायला वगैरे भेटत शहरात कसं
हा त्यांना आता करमतय आमचा मुलगा म्हणतोय आता आमचा मुलगा म्हणतोय आ आता इथंच राहूया गावीत राहूया.
हा हा मुल मुलांना कसं आव आवडत ना ईकडल वातावरण वण खेळायला जा
आणि सुट्टीला सगळे गावी येत ना म तेंना मज्जा येती गावी आल्यावर
शहरात कस बंदी... दिस्त असल्या स ठेव नाही मग सगळे
तेवढंच की मग कुठं बाहेर जातात ते घरीच असतात हम्म.. ह
त्याच्यातुन तून जातात ना त्यामुळे त्यांना सुट्ट्या एवढं तर हा भेटते खेळायला त्यांना पण ते बालपण आनंद त्याचा आनंद घ्यायला पाहिजे ना त्यांना पण सारखं प्रेशराईज शाळा म्हटलं की
आता शाळा चालू झाली की त्यांचच.. चालूच होतं त्याताही सुट्टी पडले म्हणत.. ते त कुठं जातात शाळा सोडुन
होय तेच की
आता दिवाळीत पण काय एवढ्या दिवस सुट्टी नसती.... आठ दहा दिवस असती. म परत इकडं तिकडं झालं की परत शाळा चालू आणि तिथल्या सुट्टीत आणि इथं - इथं राहण्यात फरकच आहे तिथ सुट्टी कितीतरी असल्यात.. तर ए एवढं काय वाटत नाही येईलदीज ए म्हणजे वेगळंच वाटतेय गावाकड आल्या छान वाटतेय
हा गावी सगळं भेटतंय ना हे ते सगळं शेताला वगैरे ओळख होते सग भेटतात बाया पाणी वगैरे हा
तेच म्हंटलं तुम्ही काय करताय बघूया म्हटलं बरं....
हा हा हा हा नही आत्ता आवरायचंच की ज अ संध्या च जेवणाच येतन बा
हम्म -हम्म दिवसभरं कामच बायकास्नी असत्यात दिवस रात्र केलं तरी संपत नाहीत... हा
होय ते अग बायकांना असणारच काम ते तर घरातलं तरी केलं पाहिजे भाजी भाकरी..
हा तेच की..
हा कसं सतत कामातच गुंतलेला असतात ना त्यामुळ वेळ थोडा आपल्या आपल्यासाठी पण वेळ काढायला.....
वेळ काढायला पाहिजे पण वेळ तर काढत पण नाहीत त्यात त्यात तेच करत राहतात.
हा
म्हणून म्हंटलं तेच म्हणलं तेच म्हणलं काय काय चाललंय गावी गेलाय बघू. म्हणून फोन केला होता आम्ही पण आलोय. गावी
हा हा
म्हणून
चालेल चालेल
हा तेच म्हणलेलं फोन करून बघुया तरी काय काय करायलाय, चालेल मग मी परत करते उद्या परवा कधी तरी
भेटेल तेव्हा करा चालेल.